करताय
हा नमस्कार!
कशा आहात?
छान आहे तुमचं झालं का काम सगळं आटपून?
चालूयत म्हणजे सकाळचीच आता नाश्ता वगैरे झाला
अच्छा!
बाकीच राहिलेलं आवरतीय आता
हो का झालं का तुम्ही केलं का क्लासच जॉईनिंग कुठं?
हा चालू आहे म्हटलं आधी घरी शिकते युट्यूबवरनं क्रोशेच वगैरे मग म्हंटलं ते कसं काय जमतंय का बघावं त्याच्यासाठी मी एक ऑनलाईन सामान असते ना ते पण मागवणार होते अ म्हटलं दिवस जाऊ दे जरा आता काम आहेत घरातली मग ती झाली की मी मागवेल ते
अच्छा हा छान आहे ते करा तुम्हाला आवड आहे तर त्यात पण म्हणजे सोयांचे प्रकार आहेत भरपूर दोन सुया दोन सुयांचा असत एक जरी सुई घेतली तुम्ही तरी पण ती अकरा नंबर म्हणजे झिरो पासून चालू असतंय तर ते असं पण खास तुम्ही म्हणजे सध्या सुरुवात करणार तर चौदा नंबरची शकता असे तेरा नंबर चौदा नंबर किंवा मग आता सेंटीमीटर मध्ये निघाले तीन पॉईंट सात किंवा दोन पॉईंट सात असे आहे ती घ्यावी लागेल तुम्हाला म्हणजे चौदा नंबर पहिले चालायची चे असं कि तेव्हा त्याच्या वाकडे्या असायच्या आता मग ते त्यांना मागित दुकानदार देतात म्हणजे मला विणकाम चालू करायचंय मग अशी मिडीयम सुई देतात ते चौदा नंबरची किंवा ते असं तीन पॉईंट साठची म्हणजे आता सेंटीमीटर मध्ये निघालेत ना त्याच आकडे त्याच्यामुळे मग ते दोन पॉईंट सात किंवा तीन पॉईंट सात चे घेऊ शकता तुम्ही त्यांनी सर्वसाधारण सर्व विनू शकता मग नाहीतर मग खूप बारीक विनायचं असलं तर मग त्याला पॉइंटेड लागती त्याच्या दोऱ्याचं ह्याचं विणायच पुन्हा बारीक जर तुम्हाला वस्तूचा आकार बारीक करायचा असेल नाजूक तर त्याचा त्यासाठी पण सुई असे कमी कमी पॉईंटच्या असतात त्या मग त्या घ्याव्या लागतात हा
बर बर म्हणजे साधारण शून्य ते चौदा नंबर पर्यंत असं
हा चौदा पंधरा सोळा पण असतात पुढं एकवीस पर्यंत असतात सतरा अठरा माझ्याकडे एकोणीस पर्यंतच्या आहे त्याच्यावर मी असं सुतळीनं ते पट्टी असते ना आपली दरवाज्यात टाकतो असे लांब म्हणजे ते तोरण नाही पायपुसण असतना लांब असं एकदम खूप लांब असं दरवाज्यात टाकतात तस तसं ते मला ऑर्डर होते का अ पार्लरवालीची त्यांनी घेतले त दरवाजा अस मग त्यासाठी मला जवळजवळ अ अठरा ते एकोणीस नंबरची आहे ती सुई जाड आहे खूप ती ती लागली होती कारण सुतळी जाड असते ना खूप असं मग त्याला विनायला तशी जा जाड मध्येच लागते ती सुई
अच्छा
हा आणि त्याच्यात अस दोन सुया अस सत ते दोन सोयाच्या वरचे आपले आपण आपण शटर घालतो ना विकत घेतो ते तेथे ते दोन सोयानी बनवलेले असतात
हम
असचा त्याला वापर असतो लांब असं. यू पीन असते मफलर विणण्यासाठी त्याच्यावर तोरण पण करू शकता. म आणि स्कार्प बी पण विनू शकत त्याच्यावर असं म्हणजे. क्रोश्याने पण क्रोशाच्या सुईने पण विनू शकता तुम्ही सगळं. पण मग त्याची वेण वेगळी दिसते, डिझाईन वेगळी दिसते असं. मग ते आपल्याला जर बाहेर बाहेरचे जे हे पाहिजे असत स्वेटर. तो मला नाही येत मी एकदाच मुलीला केला होता दोनशे वर्ष पण त्याच्यावर मी रुमाल केला होता. रुमाल भरपूर तसे दिले जवळजवळ चाळीस, पन्नास दिले असेल दोन सुरांचे.
अच्छा बर, बर रुमाल समजा केला तुम्ही तर तिला विकता ताटावर रूम आला असते ना नैवेद्यात,
हा ते आता चारशेच्या पुढेच आहेत. सगळे कारण आता ऊल महाग आहे ना, म्हणजे पहिले जेव्हा पूर्वी मी कराय ते तेव्हा काय ते दोनशे पर्यंत शंभर दीडशे पर्यंत जायचं. आता ऊलच झाले आमच्या इकडं सहाशे सातशे रुपये किलो मिळतील ऊल असं आहे मग त्याच्यामुळे त्याला उल अस लागते काय दोनशे ग्राम तीनशे ग्राम कधी म्हणजे आता त्यांचा केवढा मोठा आहे. ते तर शक्यतो चारशे चारशेच्या पुढेच जातील. ते आणि डिझाईन असतें ना तसं बाहेर भेटत नाही आपण विणतो तस बाहेरची विण एकदम लूज असते. मशीनची विण असते ते ते धुऊन पण त्यांच ते लगेच खराब होत. ना मग ते आता आपण विणतो ते एकदम असं घट्ट असत. आणि डिझाईन कलर तुम्हाला पाजेल तसे म्हणजे तुमच्या आवडीचेच असतात. तुम्हाला विचरून जाग म्हणजे, कलर हे समोरच्या व्यक्तीला विचरायचं कुठला कलर हवा आहे तुम्हाला. तेचं म्हटलं तुच्या मनाने दाखवलं. म वापरू शकतो नाही तर मग, ते सांगतात आम्हाला हा कलर टाका आणि असं द्यावे विणुन ते डिझाईन पण कधी कधी सांगतात ते बघून मग करावं लागतं ते असं.
बर बर आणि समजा असं खेळणं असतं बघा, टेडीबेअर किंवा माकड बनवलं. मी बघितलं अस बनवतात तर समजा छोट बनवलं हा तर ते किती दिवस लागतात त्याला बनवायला?
ते जर ते मुकाखांब असतो म्हणजे ते विणण्यात पण बरेच प्रकार आहेत. म्हणजे त्या, त्यात एक खांब म्हणून अस साधी वीन असते. म्हणजे रेग्युलर म्हणजे तुम्ही तोरणाला हयला सगळे वापरतात. त्यात पण असे ते मुक आता मुख्या खांबाचं केल तर खूप वेळ जातो. त्याला आणि छोटस एवढं आपल्या एक दोन इंचाच पण ते. महाग पडतं असं जायचं म्हणलं तर चारशे पाचशे रुपयाला जातं ते छोटं असं वेळ तर लागतो म्हणजे, तुम्ही दिवसभर बसला तर होऊन जाईल. तुम्हाला पण अस मग आता आम्ही करतोत दोन तीन दिवस
दोन तीन दिवस हा कामावरून तर आपल्याला दोन तीन दिवस लागणार घरातली काम आवरायची मग.
का आटपुन हा करायचं ते मग त्या त्याच्यामुळे जात ते वेळ म्हणजे ह्याला वेळ खूप जातो पण, त्यामानाने पैसे कमी भेटतात. असं आहे पण ते आवड आहे म्हणून असं ते जिथं, जिथं ते सांगते ना जिथं खूप असं अ लोक करत नाही तिकड ते घेतात असे हजार दोन हजाराने पण आप आपल्याडून घेताना ते जरा मग हे करत मग आता तुम्ही मॉलमध्ये ठेवलं तर आपल्याकडून ते मॉलवाले घेणार तीनशे, चारशे लाच द्या म्हणून. ते लोक मस्त हजाराला विकतात, ते लोकं घेतात मग असं पण छोट्या व किंमत जास्त असते उलटी लोकरीची म्हणजे असं एखादी छोटी वस्तू बनव ना असं समोरच्याला वाटतं अरे काय गुरषध्र आहे ते, पण ते त्याला खूप वेळ गेलेला असतो, ते बारीक नाजूक काम असतं ना एकदम सगळं तसच तुम्हाला मी तुमच हे ना फोन नंबर मी सेव करून त्या, त्यावर तुम्हाला हे पाठवन मग आमं इं्स्टाग्राम पेज पाठवेल काय काय मी वस्तू बनवल्यात त्याच थोडीशी थोडेसे हे पाठले असं एकदम फोटो बिटो पाठवेन हम्म असं करेन तुम्हाला क पण येईल काय काय म्हणजे म्हणजे बऱ्याच वस्तूत तस युट्युबर पण आहे की
हा मी युट्यूबवरच पाहिलं मी युट्यूब वरच पाहिले बरेचशी खेळणी पाहिले टेडीबिअर मंकी ते केसांच
हो केशांच गजरे विजरे आता आम्ही गजरे मध्यरी केलयण केय ते असं जस म्हणजे त्या त्यामध्ये गणपतीत ते घुंगरू बिंगरू करते वाजवायचे हाताचे ते बनवले घरीच असं ते करा म्हणजे असं ते सुस्त म्हणजे काय काय बनवू कसं बनवू शकत एकदा विनता आलं ना कि मग आपल्या कल्पना आपण घालू शकतो त्यात काय करायचं काय नाही कुठलं हे करायच रंगसंगती हे ते एकदा करायला लागलं हळूहळू येतं लगेच नाही समजत पण हळूहळू येत डोक्यात ते असं
बर बर चालेल हो बरे वाटत म्हणजे तुमच्याशी बोलून थोडं ना मला थोडी कल् पण आता की कस काय असेल आणि मला पण सुरू करायचंय तर
हा सुरू करू शकता अगोदर तुम्हाला थोड म्हणे लोक कर थोड तुम वीणा येईस्तोवर एकसारखी येस्तोपरयंत तेड वेड होईल पण ते काय एकदा तुम्हाला सवय झाली हाताना की मग विन सुपर झाले की मग उल फिनिशिंग हे त्याच्यात आलं व्यवस्थेत कि भेटतील पैसे असं काही पैसे भेटतच नाही असं काही नाही ते असं पण ते म्हणजे तुम्हाला असं वाट होणार की मग आपण एवढे काम करतो तर आपला चारशे रुपये पये भेतात तस ह्याला दोन दिवस घाल्यानंतर चारशे रुपये भेटतात असाा प्रकारे एकम म्हणजे आता मस शिवण शिवण कामाच पण तेच प्रकार आहे ना ब्लाउज आप ण एक दोन तासात काढू शकतो त्याला दोनशे तीनशे रुपये भेटतात पण ते हे करायला आपल्याला एक दोन दिवस जातात पूर्ण असे एकदा त्याच्यामुळे ते ते म्हणजे आता ते तुमच्या मानण्यावर आहे की तुम्हाला म्हणजे कसंही वाटतय ते एकदम पण तुम्हाला जर त्याता आवड लागली तर ते काय अवघड नाहीय असं फक्त ते आणि नाहीच काय झालं तर तुम्ही स्वतःपूरतच बनवू शकता त्यांना चांगलं घरात सोपे सगळं मग आपल्याला आपलं घर तर दिसत आणि एक वेगळा आनंद असतो की हा मी बनवले बाबा हे असं विकत तर लगेच भेटतात सगळं मग त्याच्यामुळ ते शिकलेले काही वाया जात नाही ते हा हो गिफ्ट म्हणून देऊ शकत भेट वस्तू अशी म्हणून अस शव शेवण आता हा तुम्ही मशीन नाहीलेली नाहीर मग असं
अहो मशीन मला ना तिकडे नवीन घ्यायला परत पैसे हलावे लागतील आणि ती इथून न्यायला इतक्या लांब ते शक्य नाही मग नाही तर मला ते येतय मशीन काम लगच सुरू झालं असत पण तच माझा मोठा हे होतंय.
हा नाही नाही ते शि्ट शिफ्टिंगच खूप असतं हो ते त्याला त्यालाच, पैसे खंडीवरर जातात म्हणजे त्या ह्याच्यापेक्षा सामानापेक्षा.
हो ना अजून तुम्हाला काय नवीन कल्पना सुचलीये. समजा मी घरी करू शकते, तरी पण मला सांगा तुम्ही आता त्याच्यात
नाही आता तुम्हाला तर लाडूच त मी आवडतं ना. मग तुम्ही असं खाद्यपदार्थाचा पण बिझनेस करू शकता ना.
ते खाद्य पदार्थ पण बनवायला काय होतेय, मी राहते ते आहे थोड खेडेगाव मग मला ते ऑनलाईन म्हणजे पाठवायला लागेल समजा. पुण्या मुंबईला तर तिथे मला कुरिअरचा म्हणजे जास्त खर्च येईल आणि म. ते परवडणार नाही कारण पुण्या मुंबईला भरपूर लोक करतात हे लाडू वगैरे अस सगळं मग ते म्हणजे हा
नाही नाही कुरिअर कुरिअर जारच तिकडे असणार अस. ना पुढ विचार
बरोबर चालेल. असेल असेल हा बघते ते पण मी शोधते हा.
ह कारण मी दिवाळीत हे करते ना अदम द त. याचा कशाचा कुरियर चा नाही आनारशा चा पीठाचा ते. ते पण करू शकता त्याचा मी दिवाळीत देते म्हणजे. त्या त्या सीझनला तेथे चालतं चालेल चालेल बघा तुम्हाला काय पर्याय ते. हा धन्यवाद.
छान वाटलं.
हा.